हॅलो!
गाडीवर आहात का तुम्ही ताई?
गाडीवर हाय.
हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हा बोला का
नाही ताई मार्केट मध्ये गेलेले
हा अपोर फोन केला म्हणून त्या
हो
नाही चालूच ठेवा जरा दहा मिनिट चालूच ठेवा.
मग नंतर मीच कॉल करते. नाही हेच्यावर तसं चालूच आहे. कि दहा मिनिट बोला म्हणून कश्याकरता
तसं आहे का?
हो परत परत आवाज येत
हो गा.
हा.
हम्म.
चालू राहू द्या बाकी
हम्म. झालं जेवण?
याला . हो. तुमचं?
झाला आमचं बी दोनदा.
हो का?
हा शाळेत जाता की काय?
ठिक आहे.
शाळेत
शाळेत हो.
हो का कितवीला आहे?
हॅलो
हॅलो, हा बोला ना.
बोला काय म्हणता?
हम्म काय नाही चालूच ठेवा असंच म्हणता आता काय कराता मग कॉल केला तर त्याच्याकरता दानेट कॉलवर बोललंच गेलं पाहिजे असं सांगणं हाय. त्याच्याकरता बोलतेय तुमच्यासोबत.
हम्म हम्म. हो बाहेर गेली मार्केटमध्ये.
हम्म.
मार्केटमध्ये गेली का? हम्म.
नक्की
हों का मस्त आहे. या दिवसात मच्छी भेटते हा.
आश्विनी मुच्छी, आश्विनी मुच्छी आश्विनी आश्विनी
वरची असते का?
हो.
हो का? काय माहिती घरी नाही वाटते. आच्ची मतलब आश्विनी मच्छी
हम्म हम्म.
हम्म.
आं
तुम्हाला काय ऐकु आलं
असलेन मगछ आहे कवाल
हो मला ऐकू राहिलं तुम्हाला काही काही
हाव
आं काय करतो समृद्धी काय करू राहिली?
संबोधी संबोधी काय नाही झोपेल हाय संबोधी समतीचे पप्पा बाहेर गेले.
हाव का?
हम्
हम्म हम्म. लागते फल.
काय म्हटलं?
फोन किती मिनिटं चालू ठेवा लागते?
काय दहा मिनिट तीनच तर मी झाले तीनदा चारमिनिट झाले
हाव का चार मिनिट झाले चार मिनिट आडतीस सेकंद.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
हम्म.
हम्म आता काय कराय . त्याच्यात आपल्याला काहीतरी शिकायला मिळतील . .
हम्म
काही थोडे फार कर शक त्याच्यात काय माहिती भेटता की नाही भेटत तर मी तर अगोदर कामातच असते आता जर् साक वेळ मिळाला तर केला कॉल त्याच्या तुमची आई घरी नाही आहे. . तुम्ही कधी पर्यटन स्थळाला गेले का कधी शहर सहल कुठं गेले आहे? .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
कोणत
बायको लेखन बहिणी त्यायची जावई
हा ह
सर्वजण गेलो होतो आम्ही.
हा का
मंग आणखी सांगा?
आणखी काय नाही. आराम चाला आमच्या घरच्या बाहेर गेलेय कामावर हम्म
कोणत्या कमवती
आं
कोणत्या कामावरती?
अ काय म्हणता फायनस काम करतात ते
हा. हाव गा फोटो काढायचेच पैसे भेटतात
काय?
आं. म असं का म्हणजे
हम्म. मस्त काम आहे ना. हम्म.
हॅलो. हॅलो.
राहू द्या काम जाऊ द्या. बोलाय नको, पण चालूच राहू द्या जरा. .